ते मांग ते नाही का ते? खायचा पिझ्झा बिझ्झा मागवायचं होत तेव्हा त्यान अस त्यां न टाकून टाकून. त्यांच्या मोबाईल ऑर्डर करून करून मागून घेतलं होत. स्कीम होतील.
अग मग एवढं केल्यापेक्षा? पण मग ते पाय तुझ्या मोबाईलवर त्यांच्या याच्यावर डाउनलोड करून घे मोबाईल वून पण ते होईल पण त्यांना बोला पाहिजेन?
हा मण तेच त. म्हणून तर म्हणून राहिली की जे केलं तेवढं तो करीन मेहनत. तर त्यांना देले तर ठीक नाही देले तर, काय करतीन? मला तर सांगितलंच नाही हा विशषयच नाही केला त्यांनी तूले राधा
ह्म्म. नाहीतर मग काय? ह्या मोबाईल वर सेटिंग केली की नाही की?
आपण एवढी मेहनत करा. आपण एवढी मेहनत करा आपण बोला फोन वर हे करा ते करा. ते करणार नाहीत, तर मग काय फायदा? देणार नाही तर काय फायदा? आता तू मी एवढा आपण बोलेन पण एवढ्या बोलू बोलू हे करू ते करू आपण. अन मग तुम्ही केला नाही. समोरच्यान तर मग मग तर मग तो फण फण फण फण करीत माह्यावर आला.
म पहिलेच त कस कर केलतो हा ना म्हणते मेहनत नाय म्हणते. केले मी पैसे वापरून
तु झाल का?
मग नंतर.. मी ना पूर्ण केले असते तर पूर्ण पैसे भेटले असते म्हण
हा म्हणते आता पप्पाचे पुरे कर. ना ते नंबर मागितला ना मी माया नंबर टाकून देईन म्हणते. मी माया अकाउंट मध्ये ट्रान्सफर करून देई
हा पैशाच नंबर टाकायला लागतय.
बाप लाथ देईन म बाप तुले
अरे. एक काम कर ना? त्याच्या दादूचा अकाउंट नंबर त्याच्या दादूचा मोबाईल नंबर आहे की नई त्या नंबर टाकून ऍप डाउनलोड करून दे त्याला म्हणा. आणि म याचा फॅन टाकून याच्या फॅनपेवर मागून घ्यायचे.
बोल ना तू काय करते तू ओ राधा तू बोलत नाही राधा माझ्याशी जीव खाते तो मी कोणाशी किती बकवास करीन? तोंड दुखते माया एवढा वेळ हे आता, आपल्या दोघींच केव्हाच तर चालू हाय मग. आता आपण हे आता चालू होत म्हणुन तुमि ते आ तू ए बी चार कॉल झाले असतील आताचे
हा. नाही. आताचे तीन झालेत. पहिले ते झाले.
मी तेच तर त्यांनला विचारल कॉल होऊन जातील, तुये आता कंप्लीट. तूये काय आता दहाच राहएती. आता तू रात्री सुधीर सोबत हे आले की पाच कमप्लीट केले ना मग काय तुये पाचच रायतिल?
म. मी तेच म्हणल. सुधीर आला तून फोन केला. प् पाचच राहायची तु मी तेच सांगून राहिली. वा तीस, तीस. कॉल वर कितीक वेळ बात करत बसू मी डोक मॅट करू माए आणि तो तो काही बोलत नाही, आपण म्हणान ते फोन लावाना. हॅलो भिरगोते काय करते काय बोलू म्हणते.
असं म्हणते तो मला का म्हण.
ह
ते त्या कपड्यांना दे मग तू मला अशी करशील. काय बघतो अस रीकामा करते पण
आवाज गेला हिचा हॅलो.
हॅलो मी तर तुला फोन जर कोणाचा उचलला तर त कट होऊन जाई.
नाही चालू राहते चालू राहते.
चलू राहते का जाऊ दे तर सर तर चिराग सरचा फोन येत होता पण मी न सल्ला नाही म्हटलं जर तू मी उचलीन तर तु फोन कट होऊन जाईल
नाही नाही चालू राहते मग हच्यावर तो होल्डवर होते माझं
चल्ला असता पण हे म्हटलं जाऊन मी उचली निदा पड झाला दे मा कोल गमवला तु
हम् कॉल चालू राहते सेकंड होत राहते. आपलं तो कॉल ठेवला तु त्याचा कि मग परत हा कॉल वर आवाज यायला चालू होईल.
हा हो काय मला वाटलं मला असं वाटलं की काय म्हणून म मी ना उचललं की म्हण जा वाजू दे. रिंग वाजली ली मी न का उचलला नाही म्हटलं उचलायचंय त हं कट झाला तर म्हटलं हे म्हणे की पाय तुूनच म्हट तूनच माझ कॉल होूनेलेला मला अजून
पाहि आता लावूनि लाविले मी सग ला राून म्हण बोल बोल
आणि तेच ना आता म्हटलं हे त्यान झाडून काढलं त्या म्हटलं ब पाणी मारायला जाय परत ते पप्पा आले तर म्हणते पाणी नाही मारलं आज पाणी नाही मारलं आज
आता मी जाते पण आता तो आलाय म्हणून नाही तर मग तो नसला तो क्लासला गेला राहिला की मग मी जाते मारून द्यायला पाणी
नाही नाही नाही मा आता झाला आता मी हे बोलला कॉल ठेवला. मुलगी आवरते करते
म ब्लाऊज आणाशिवाय ते मम्मी साडी देते म्हणलं पाह आता वटसावित्रीले घालायचं. काम पडलं तर पाणी घर आहे आता पाळी एकोणतीस तारखे तीस तारीख आहे जरी येऊन गेली पाच स दिवस पै नाही एकोणतीस आहे
मा आता यावेेळेस बहुतेक बहुतेक आली लवकर येई कारण माझ्या गोळ्या चालू आहे ना? गरम पडताय त्या गोळ्या पोटात आग होतीय ना पहिलेच
आता काय माहित म्हला तर मा्या काय आहे ज आली दिवस पाच दिवस पहिले आली तर पाचवा सहावान दिवस आला तर पूजा होऊन जाई आणि हटकोळ पण दोन दिवस पहिले आली तर मग नाही होत उद्या आपण मीना घेत जाऊ टाकले हा मग मी ना ब्लाउज टाकून आले शिवायले तर अडीचशे रुपये घेतले म मा ब्लाउजले
ह मग
म्हणजेचा ब्लाऊजची शिलाई अडीशे रुपय
हे तर हायच ना गळा्या गिळा टाकला कि तसच साधा टाकला
साध साध गड्याचे तर अजून जास्त सााध्याचे गोळागिळा टाकला तर अजून जास्त याच्यासाठी तर शिवतच नाही पण का काम न असते पण म आता ते आणली आहे कोरी आहे म्हटलं हम्म
मग त आलेली होती मग तिच्याकडूनच शिवून घ्यायचं होतं ना मग ति लक्ष्मीकरर्ण
जाऊ देेव ना ते बी काय चूक वती तर हे मशीनच्या िलाना लाव ल ति काही एक मशीन चालवत नाही हो कशी क करते ते हिंगाणा लागून जाते ना मुशी हम्म अस असं तर काम आहे मवला गेला नाही का काय नाही
क्लास ला
हा कराटे क्लास वे गेला नाही वा टेस्ट कान की चिराग सरचा फोन आला ना म्हणून म्हणून राहिली तो म्हणे मम्मी ट्युशन आहे ट्युशन झाली पाच ते सहा ट्युशन आहे वा ट्युशन संपली की मग मी जाईन म्हणे चिराक्षरच्या जवळ हा
हम्म
आला तर फोन आलो शोक श्षन घे तर आदरा पोन क सांग
ह
आणि आच नाही त हम्
ते
मित्र भेटले कि रखडेला आहे ना मित्र कंपनी भेटली कि झालं त्याच काम
हम्म
म तेच म्हंटलं मित्र कंपनी भेटली की झालं त्याच का
आमच्या आला तर एच दिवस पायी आला आमच्या आल्याचे पाय दुखून राहिले फाट्यावरून पायी आला त नाही दोन दिवसात
हा का
दोनस पहिले पाय आला तर पाय दुखून राहिले मटलं हात पाय दुखून रा म्हणजे मग त्याला तुम्ही गाडी द्या त्याच बा म्हणजे नाही द्यायची
हम
काढ नाही जाच अग जयर अ ते काय करतात माहिे का ते बसले की नाही तर ते त्याला सारखं होत असं मग करूे तस नक करू आणि त्याच्या हँडलला हात लावतात ते पुढं मग तो घाबरून जाते मग तो आणि मी बसले की मग मी बिंदाच बसते मी नाही त्याला हे करत का की असं नको करू फक्त समोरून दोन चार गाळे येताना दिसले की नाही मग त्याच्या खांद्यावर हात ठेव त्याचा खांदा दापते तर मग त्याला बरोबरमजून जाते की मम्मीनं स्पीडस कराला लावली म्हणून आपल्याला
हम्म हम्म
हम्म म्हजच त्याला बरोबर समजून जाते की मम्मी ना खांद्यावर हात ठेवला ठेवलेला राहिला कि मग बरोबर हे आपल्याला सोडते दापते सोडते दापते तर मग त्याला बरोबर समजून जाते की कुठं स्पीड वाढवायची आणि कुठं कमी करायची म्हणून म्हणे तो कठ पाहात नाही म्हणे मागं पुढं काहीच पाहत नाही आणि तनवर बी पाहत नाही आणि तो लगेच गाडीच स्पीड चालूच ठेवते चालूच ठेवते कुठच स्पीड कमी करत नाही असं नाही तसं नाही मग तो सकाळी म्हणते तुम्ही राहिले कीच मला चालवायला भीती वाटते
झालं तर त्या विधी कमी हो थोडफार द्यायच रात्र नाही एखादं वेळ जाय एखाद
मग तरी त्या दिवशीतलं दर्शन आल का तर दर्शन ना फोन केल की मी आलो खाट्यावर म्हणून तर मग पू्यापणे काय तमला गाडी पाहिजे का म्हणे मग दर्शन म्हणे पाय आली अस मग हे पूजा म्हणे थांबा भाऊजी आहेत म्हणे सांगते मग म्हटलं आता ते नेमके आलेले होते मग त्यांला म्हटलं की जाऊ द म्हटलं काही नका जाऊ जाईन म्हटलं साय म्हण तू रिकामव तो करत जाऊ तू त्याला मग पाठवत जाऊ म्हटलं जाते म का हे करू म्हटलं तुम्ही जाते तो बरोबर मंगेलाता तरी बाहेर निघाले त्याला म्हणे नको जाऊ म्हणे मी जातो म्हणे मी झालं म्ह मा हात धुऊून मी जातो म्हणे म्हटलं जाय उद्या मग तो् मी ना काढली गाडी आता मलात जाऊ द्या म्हणे मग गेली मग गेला तो मग आणला दर्शनला बसून मग दर्शन म्हणते चांगली गा चालो ते साई कुठं गायब झाली झाला माझा कॉल